हॅलो हा येतोय येतोय बोल
हा काय चाललंय.
काय नाही बघ आता बसले पाऊस पडायला लागला इकडं भरपूर
हा हा इकड पण वारा आणि पाऊस दोन्ही पण हाय.
हो इकडं पण हाय तसंच वातावरण
हा हाय हाय बरी आहे तू बरीयस हा हा हा तेच म्हटलं बरेच दिवस झालं फोन केलं नाही म्हणून फोन लावाव म्हटलं.
हम्म पोरी बऱ्यात कि नाही.
हाय हाय पोरी बऱ्यायत खेळाय लागल्यात पलीकड शेजारी तिथं घरात अडकून बसल्यात. त्यांच्या पाऊस यालाय म्हणून हा आणि इथ पोरींची शाळा उद्यापासून चालूय बघ.
इतक्या लवकर
होय त्यांची उद्यापसन चालू केल सांगितलेलं पंधराला म्हणून आम्हाला पण म्हणजे आम्ही त्यावेळी रिझल्ट घ्यायला गेेलतो त्यावेळी आणि अचानकच मसेज केलंय ग्रुपवर कि उद्यापासून चालूय म्हणून मग परत नंतर त्यांना मग त्यांच हे अभ्यासक्रम सगळा लोड असतोय त्याच्यामुळे त्यांना मग गडबड गडबड होती नी परत परीक्षा ते घ्यायला त्याच्यामुळ मग त्यांन लवकर बहुतेक जरा चालू केलंत वाटतं.
पण अगोदर पूर्व सूचना द्यायला पाहिजे ना पालकांना
हा तस चार दिेवस आधी सांगितलंय सोड पण त्यावेेळेस एक सांगितलेलं आणि आता एक सांगितलेलं मग नंतर आणि आपले सणवार चालूच असतात कि सगळं तेव्हा आणि सारखं सारखं सुट्टी असतेच कि
होय होय असतात.
हा म्हणून लवकर चालू केला होता तो
हम्म माझ्या मुलांची पंधरा तारखेला चालूय.
पंधरा तारखेला व्हय हा हा हा. हा कु कुठ घातलीस मग त्यांना शाळेला?
मी हॉस्टेल ला घालणार आहे का त्यांना
हॉस्टेला व्हय. को कोणत्या गावाला हाय गं हॉस्टेल? हातकणंगलेला हाय व्हय. हा हा हा हाय काय सगळी सोय तिथं मग
हा मस्त सोय हाय गव्हरर्मेंट हॉस्टेल हाय.
हा हा हा.
सात वाजता दूध असतं ग्लास भरून त्याच्यानंतर एखादा आणि उकडलेले अंडी देतात दहा वाजता जेवण असतं दोन भाज्या, आमटी, भात चपाती अनलिमिटेड म्हणजे मुलं किती खाऊ शकतात त्याच्यानंतर सात वाजता जेवण असत आठवड्यातून दोन वेळा नॉनव्हेज असतं शाकाहारी मुलांना शाखाहरी सारी जेवण असतं. कॉम्प्युटर रूम आहे पंधरा कॉम्प्युटर आहे जिम आहे टी व् रूम आहे. छान आहे सगळं सोय खूप छान आहे ग हॉस्टेल पण मस्त आहे. बघून आली मी दन होय घ्यायचं ऍडमिशन दोघांना पण
मग तिथन शाळा जवळ आहेत काय?
हा जवळच हाय. चालत जावं लागत एक पाच पाच मिनिट लागतील जायला पाच दहा मिनिट जास्त नाही लांब.
हा हा हा हा.
छान आहे सोय पण छान आहे.
हा हा हा मग किती पैसे वगैरे काय भरायचं?
नाही गव्हनमेंट हॉस्पिटल आहे का ते
गव्हर्नमेंट असल्यामुळे फ्री मध्ये आहे.
हा फ्री मध्ये हाय.
हा हा हा मग सगळं व ह्या पुस्तकं वगैरे पण त्यानेच येणार असतील.
होय होय ऍडमिशन घेतल्यानंतर ना हॉस्टेल ऍडमिशन घेतलं की नाही. आपण ज्या शाळेत जातोय ऍडमिशन घेतोय त्या शाळेचं लेटर आणायचं ते नेऊन त्या हॉस्टेल सरांना द्यायच मग ते वर पाठवतात मग तिथून चार हजार म मुलांच्या अकाउंट जमा होतात म्हणजे सुरुवातीचा खर्च जो असत की नाही शाळेचा ड्रेस वगैरे वह्या पुस्तक काय काय लागतेय ना त्याच्यासाठी चार हजार रुपये जमा होतात. आणखी महिन्याला आहे एक हजार रुपये हा होय होय ते काढले. मी दोघांचं पण कॅनडा बँकेत हम्म. आणि महिन्याला हजार रुपये पण भेटतात मुलांच्या खर्चासाठी मुलांचा खर्च असतोच का त्या साबण वगैरे काय काय लागतंच की मुलांना
होय असतेच किती आणि बारीक सारीक सगळं.
त्याच्यासाठी आणखी हजार रुपये भेटतात. अच्छ होय छान आहे अगं हॉस्टेल.
हम ह हा. मग मुलांच्या सोबत मुली मुलींच्यासाठी पण आहे काय हॉस्टेल
मुलींच्यासाठी आहेस. साईड ला आहे मुलींचं वेगळं आहे मुलांचं वेगळं आहे.
हॅलो.
हॅलो हां हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हा बोल कि हा बोल हा रेंज हा हा बोलकी मुलींच पण आहे हॉस्टेल हा बोलकी
हा तेच मुलींच विचारत होते मी
हा आठवी पासून पुढं आहे हॉस्टेल मुलांचं पण आठवीपासून पुढं आहे मुलींचं पण आठवीपासून पुढं आहे भरपूर कवडा मुला आहे तिथं इंजिनिअरिंग मेडिकल चे कोल्हापूरला जाणारी हा इतलगंजीला जाणारी सगळे हुशारच मुलं असतात ज्यांचा घरी अभ्यास वगैरे होत नाही ना ते हॉस्टेलला येऊन राहतात मग
होय म्हणजे कॉलेज वगैरे करणारे पण राहू शकत
होय होय होय राहू शकतात फक्त होयच छान आहे फक्त कस कास् सर्टिफिकेट लागते उत्पन्नाचा दाखला लागतोय आणखी रहिवाशी दाखला लागतय एवढी कागदपत्र असली क नाही मग भेटतेय ऍडमिशन छान आहे सोय हॉस्टेल ला
भारी आहे की
होय छान आहे
आणि कसं ग जर असं घरापस- लांब वगैर अस राल्यावर मुलांना पण घरातल्यांचे- हा किंमत कळती ओढ लागते. आणि व्यवस्थित हा इथे घरात असलं की- आपलं म्हणजे तेवढं ऐकत नाहीत नाही पोर
होय ऐकत नाही अभ्यास करत नाही फक्त खेळायचं आणि मोबाईल
हा हाच बरं आहे चांगलाय आणि आता एकदा घातली त्यां शेवटपर्यंत शिक्षण होईपर्यंत अ म्हणजे तर होतय नाही पूर्ण सगळं शिक्षण पण होतय चांगलं हे पण होतय हम्म आणि तू पण निष्काळजे ग तू पण निष्काळजे नाही.
हम् घरी असल्यावर खूप टेन्शन येते का अभ्यास करत नाहीत. फक्त मोबाईल बघत बसतात खेळत बसतात.
ते पण झालं आणि तुला पण म्हणजे तू जाणार कामाला. आणि तुझं फक्त शरीर तिथ असणार आणि मन सगळं घरात पोरं माझे- काय करत असतील म्हणून हा,
तसंच होतंय लक्ष सगळं माझं घराकडंच असतंय मुलांच्याकडंच या दोघांच्याकडं-
हा आणि इथलंही तर इथलंही तर असल्यामुळं, तुला म्हणजे जाऊन तू भेटून येऊ शकतेस जवळ, ल्या आठवड्यात एकदा जरी तू जाऊन भेटून आलेस तरी पण काय वाटणार नाही.
आणि तिथं म्हणजे मुलांना फोन अलाउड नाहीये शाळेच्या मुलांना दहावीपर्यंत.
हा हा हा मग आपल्याला जर फोन कराव. मग आपल्याला जर फोन करायचाच असला तर
तिथं सर असतात ना त्यांना करायचं मग सर सांगतात ना आता ह- सर शाळेतच असणार मग संध्याकाळी करायचा फोन सर असतात ना तिथे एक- कायमचे दिवसभर वेगळे असतात आणि संध्याकाळी वेगळे असतात. तर तिथे एक सर झोपायला असतात शिपाई असतात.
हां हां हां हां
छान आहे ते हॉस्टेलला मुलींच पण हॉस्टे- सेम तसच आहे आणि मुलांच पण सेम तसच आहे खर अस-
मुलींच कस मुलींना असं काहीतरी असं ठेवा म्हणून म्हंटलं क नाही. तर अस विचार वाटतय की आ- ते आता लग्न झाल्यानंतर त्या जाणार त्याची त्यांच्या त्यांच्या सासरी. मग आहेत तोपर्यंत आपल्यासोबत राहू देत असं वाटत.
होय होय तसच तसंच वाटतंय मग,
हा मग काय तर आल तर सोड माझं पण डोक्यात मी. सांगोला मधलं बघितलेलं ते. तिथं पण इंग्लिश नाही म्हणजे. तुम्हाला असं नाही पण मी तेे रील बघितलेली सांगोल्यामध्ये- येस इंग्लिश मिीडियमच हॉस्टेल आहे तसं बघितलेलं मी पण मी विचार केला- ते नंतर तर आपल्यापासन सासरीे गेला तर लांब जाणारच की. आतापासून कशाला लांब ठेवायचं असं वाटाला लागल हा लहान आहे आणि- य त अशी मऊ आहे एकदम शाप अस तड धडधड बोलायचं असं नाही या एकदम शांत सोपता आहे एकदम, त्यामुळं मग
म्हंटल्यावरती मुलाचेे धाडसे पाहिजेत.
हा धाडसी पाहिजेत हा तेकी त्यामु मग नाही म्हटलं काय.
नको नको बाही घालू लहान आहे अजून मुलींना नाही घालायचं. मुलांना घालायच मुलं जरा जास्त जागा असते ना
होय आणि काय त्यांच्या भविष्यासाठीच ऐक हे सगळं
होय आणि वळण लागतय क एक अभ्यासाचं म्हण एक आपलं आपल्याला कस काम करता येत नाही व्यवस्थित सगळं व वेळेला उठणे आंघोळ करणे सगळं आपापला आवरून ठेवणे शाळेला जाणे रोजच्या रोज- अभ्यास करणे आणि अभ्यास आणि मोठ- ती पण मुलं आहेत ना तिथं मेडिकल ची इंजिनिअरिंगची त्यांचा बघून हे सुद्धा अभ्यासच करणार ना मग.
होच होय होय हो
एकमेककाचं बघून मग त वागतात मग. आणि इथं घरी असल्यानंतर हय घरी अस- आपल्यानंतर कस हे बोलवायला आले खेळायला पळा ते बोलवायला आले खेळायला पळा.
ते हो हो
हॉस्टेलमध्येध्ये छान सोय म्हणून तर ठेवलंय हॉस्टेलला तर ठेवणारच आहे मी तर
हा
म्हण त काय म्हणते
आणि काय नि ब फक्त आता तुला जरा सवय होईपर्यंत तुला थोडा त्रास होणार
त्रास होणार थोडे होय
हा तररा एक एक सहा महिने तुला सारखं आठवण येणार पोर घरी आल्या नंतर दिसणार करणार म ते सारख काठवणार ज तू
च पाहिजे खर
हा तेच तूच आता थोडे दिवस मन घट करायच्या.
हो नंतर अगं भविष्यात रडण्यापेक्षा आता रडलेलं काय वाईट.
हा होय होय बरोबर आहे ते पण. ह मग त्यांना पण म्हणजे अ सारखं आठवण नाही आलं पाहिजे तुजे नाही.
होय त्यांना घर म्हणजे काय कळायला पाहिजे मम्मी म्हणजे काय समजायला पाहिजे ना.
ते जरा लांब राहिल क मी. किंमत कळते ग माणसाची हा तेच.
कसं वागायचं ते कळतंय.
हा तेच.
खरच की आणि मुलं असं म्हणजे असं एकमेकाच्या नादाने हे झाले की नाही आईलाच पहिलं नावटलं.
हो मग. पहिला आईवरच येते मुलं असू दे मुले असू दे चांगलं असलं की बाबाचं नाव पुढे असत. आणि वाईट काय केलं आ उद्धार होतोय सगळ्याकडें तसं ते आहेच ती पद्धतच आहे.
त्याच्यामुळे मी तर ह्या वर्षी बाबा धाडसच माझं हे ठेवल आहे ठेवायचं म्हणजे. ठेवायचच आहे ना हॉस्टेलला कुणाच काय ऐकायचंच नाही म्हंटलं. त्याशिवाय पर्यायच नाही.
आणि कुठं का म्हणजे तितके पैसे पण काय खर्च करायची गरज नाही आहे शिक्षण पण होत. व्यवस्थित मग ते शाळेची काय फी आहे काय शाळा पण म्हणजे असं येतच आहे.
शाळेची फी आहे की थोडीफार आहे. जास्त पण नाही येते हम् एक दोन दोन हजार रुपये.
हा हा हा..
आणि जवळ आहे शाळा.
हा आणि आता कस काय नंतर. हा हा पोराना नंतर आता आठवी नववी दहावीला क्लासेस लावायला लागतात. त्याच्यापेक्षा त्या हुशार मुलांच्या मध्ये पोरं राहिलीत तर मग. अ ते दोन हजार इकडें घालण्याच्या वयचे तिकडें घातले म्हणायचं.
होय की.
हम्म क्लासेस ला उगच आता क्लासेसला काय दोन हजार कुठलं. बारा बारा तेरा तेरा हजार फी झाली असल आता हम्म.
भरपूर एक एका विषयाचीच केवढी फी आहे बाई दरवर्षानी वाढतच जातय ते नाही. दरवर्षीच वाढत जाते फी त्यांची क्लासवाल्यांची. नाहीत आहे कुठलं कमी करतात उलट वाढवतातच कारण सांग महागाई वाढली मग आम्ही का वाढवायचं नाही म्हणतो आणि ते पाल.. त्यांना द्यावेच लागतात मग द्यायलाच पाहिजे. तू लावलायस पोरन ना क्लास.
नाही नाही अजून लहान आहे मग मी तेवढं तेवढं येतेच नाही.
दोघी पण हुशार आहेत आणि ह
हुशार आहे ते स्पृहाचं कस आहे ती शाळेतच व्यवस्थित लक्ष देते मग मला काय तिचा अभ्यास घ्यायला. लागत नाही घरात.
तरी पण घ घरी आल्यानंतर अभ्यास करत असणार की.
तिचं ती करते आम्ही तिला मी कसं माझा सायू हिच्याकड सायूकडे मी लक्ष द्यायला लागते नाही मला. हा त्यामुळे ते ते मला कधीतरी तिला काय नाही समजलं तर मला वि. तीच ती गुगल ला सर्च करून बघून मोबाईल मध्ये तीच ती करत्या अभ्यास मी अजिबात अभ्यास केणे फक्त एक्झामच्या वेळी